हां.. येतंय आवाज.
हो हो येथय. बोला काय चालू आहे?
काही दि वास तो गोडीऊन राहिली उसलाच एतीऊन राहिले एक एक कॉल सुरूच आहे सकाळपासून.
हाव काय.
हाव दोन तीन वेळा कट करा लागला तो फोन.
हो ना हो ना.
ते सुरीत आगिल लावला होता.
हम्म.
मग हे सकाळच्या वेळेत लावलंत. कॉल लागला ना तिने हॅलो ह म्हटलं चांगलं की आपोआपच गो बॅक झाला.
हा काय ते नेटवर्क गेलशिंना मग.
काय मी दासा बर आता ज आतं तर तू याच्यावर लागला ना फोन.
हा माझ्या या्याच्यावर तर आला.
अ तिच्या याच्यावर गो बॅक एक तर घरात रेज नसतेन तिच्या.
हा असं काही होऊ शकते का, मला असं दिवसभर माझ्या याच्यावर नेटवर्क नसते म्हणून मी सकाळीच लावू राहिली आज.
बरोबर आहे ना सकाळी पुरते, नाहीतर मग संध्याकाळी पुरते दुपारच्याच्याही रेंज नाही राऊन राहील.
माझ्या येले तर संध्याकाळी पण नसते जास्त. कमी जास्त कमी जास्त होतंय, हम्म. हे सकाळी कसं बाया व्यस्त असतात ना मग थोडसं नेटवर्क म्हणजे हे होते.
हा कामाच्या ह्याच्यात अकरा बारा वाजेपर्यंत.
हम्म हम्म.
बाराच्या पुळे तर बंदच राहून राहिलं.
हा बाराच्या पुढे लागतच नाही. म्हणून म्हटलं आता सकाळीच लावून घ्या.
हो माझं तर आता पाच पाचं वाढूनच राहिलं आता पंचवीसचं झालं अजून.
अ किती झाले तुमच्या आतापर्यंत कॉल?
वीस झाले तर त्यातले पाच साहा तर आसेच गेले.
हा ते जातातच ना. माझे तर सात आठ गेले तसे.
मग फक्त समजा जास्तीत जास्त दहा बारा झाले असतील माझे. त्याच्यावर मग आपल्या घेतला.
नाही नही पण ते धरस गिंनतीत धरल्याच जातात ते.
हा ना आपल्याला तर पैशाच्या हिशोबान आपल्याला ते धराच नेतला ग.
नाही पैशच्या हिशोबान नाही धरायला लागत.
ते चाललेच जातात कॉल.
हो हो.
हम्म.
आ ते आपले ते बोलायची क्लिप आता कोणती हे करतात मान्य करतात त्याच्यावरही आहे ना ते.
हाव. हा तेन सांगितलेलं आहे ना कि बा आता असं निसर्गावर बोला, खाद्य पदार्थ थावर बोला आणखी हो, आणखी कुठं फिरायला गेले याच्यावर बोला.
नायबा ते भी माहिती मला.
त्या व्हिडिओमध्ये सर्व सांगितलेलं आहे.
नाही माझ्या याच्यावरती आलेच नाहीत ना ते व्हिडिओ.
तुमच्या आधी आधी आले आसतीन ते आधी.
नाही आधीचे हच्यात नव्हतं आलं.
नाही काय.
डायरेक्ट नाही डायरेक्टास्क चाला माझ्या याच्यावर.
नाही माझ्या ह्याच्यात आलं होतं ते व्हिडिओ वगैरे सर्व चालत होता आधी.
हावू काय.
हा त्यात त्यान स्पष्ट सांगितलेलं आहे की तुम्ही. म्हणजे तुमची वैयक्तिक माहिती, काहीच नका देऊ जसं. की नाव वगैरे अकाउंट नंबर हे ते काहीच नका सांगू.
हा ना तर आपण सांगत अस समजा.
नाही आपण ते सांगतच नाही म्हणा आपण असंच बोलू राहिलो की नाही. नॉर्मल हम्म.
हम्म..
आणि दहा मिनिट बोला असं, सांगितलेलं आहे ना तेच्यातच.
हो दहा मिनिटच्या वरही होऊन राहिले तरी कटून नाही राहिले की कॉल.
नाही कटत नाही पण ते दहा ते अकरा सांगेल समजा मी-मी. मिनिमम दहा घोद्या हम्म. हा मधत कट झाला तर मग, ते धरलं जात नाही.
काय केला स्वयंपाक.
आज स्वयंपाक आईकडे हाय.
घाई कुरू राहिल्या काय.
हम्म..
आज सुट्टी आहे वाटते.
आज सुटी आहे ना.
हम्म बरोबर आहे.
हा म्हणून तर मग नवऱ्याल फोन लावून सकाळी सकाळी. नाही तर होत नाही की काम असले की.
नाही.
हम्म..
आई करतात स्वयंपाक वगैरे.
हा मग आता असं प्रॉब्लेम असतात तर कराच लागते.
हा ना बरोबर आहे नाही करा लागते.
हम्म..
बर बरं आहे आणि त्यांची, तब्येत आता चांगली आहे म्हणून बरं हाय.
दोघी सासूसूना करतात ना.
हो ना, हो ना बरोबर आहे ना. बापरे ते आजी करतात काय.
हो आजीच करतात हम्म आ आता ते आई. समजा ऑपरेशनच्या एवढं होत नाही ना मग आजी
नाही होतंय सुचत ये नाही, आता वयमानानं. तरी आजीची लैच स्टॅमिना चांगला आहे.
नाही आजीचा स्टॅमिना चांगला आहे, आजी सर्वच कामं करतात.
हो ना.
हम्म आजी रिकाम गमत नाही.
हा नाही म्हातारे माणसाचं तसच आहे गमत नाहीे आपण झोपलोय. पाच च की जिवारेच.
हाऊऊ जेवारे ते दुम झोपता बनतात तुम्ही. अ तसं आहेच ते.
हंम्म कारण ते ते कधी करत नाहीत त्या तशा त्या करता काम करत राहतात ना.
हा हा. म्हणून ते तेरी रिक. काम गमत नाही आणि ते मग दुसरे ले असं म्हणतात. की तुम्ही काय झोपताच नि रा.
बरोबर ये असंच हाय.
त्या आजी रिकामे राहत नाही दुपारून समजा तांदूळ निसतात काही गहू निसतात चालच ठेवतात काही ना काही
बापरे बरं आहे ना बाई, म्हणूनच एक चांगलं द्यायचं.
हा म्हणून ते शरीर चांगलं हाय समजा.
हम्म काम मात्र येतातच.
हाव.
बरं आहे ना मग तेवढाच हातभारही लागते तुम्हाला घरात.
हांव नाही तर काय.
नाही तर मग एकटीला बारी जाते सकाळी कामं.
हो हो.
एवढ्या जणांचा स्वयंपाक पाणी करनं म्हटलं तर उशीरच होते ना.
नाही म आता समजा मा मी असली तर मंग नाहीत करत पण आता सध्या समजा प्रॉब्लेम हाय म्हणून करायच लागतय.
हाव ना हाव ना ते तर बरोबर हाय. तशे वरचेही कामं केले तरी फुरुक होतात ना बाई.
हा होव.
झाडून काढणं हे करणं एकटीला किती भारी जाते ते.
हाव हाव नाही तर काय.
सगळे काम आता आपल्या खोलीतलेच आपण करतो किती आपल्या पुरती.
नाय तर काय पुरचस ते.
हम्म झाडपूस करा साफसफाई सुरुच ठेवा लागते.
हो हो.
हम्म.
तुमच्या तुमच्या सासूबाईचे ऑपरेशन झालेलं आहे ना वाटते त्याचं.
हाव आईचे आहे आता ती आम्ही तिघे जणी असल्याच्यां आईले काय जास्त काम नाही पडत.
हा हा.
पण एखांद्या वळेस येतेस व तिघेची सारखीच येते एखांद्या वेळेस.
मग ते कराच लागते.
हाव एक दिवस तर कराच लागते कारण मागे पुढे आले समजा एक दिवस आड
हा हा.
तरी एक दोन दिवस तर करायच लागते.
हा ना?
तशे आता पोरी मोठ्या-मोठ्या हायत तर पोरी ही करू लागतात म्हणा.
हा हा.
पण आहिले एखांद्याच वेळेस येते बाय चान्स अ असा उन्हाळ्यात वगैरे एखांद्या वेळेस.
हाव ना हाव ना.
नेहमी नाय काम पडत.
हम्म ते एखाद्या वेळेस होतेच ना समजा सगळे जण सारखं आला तर मग करायच लागते.
हा मग काही तर खूप पंचायत पडते त्यावेेळेस तर म.
हम्म.
हाय म्हणजे घ धावपळच इतकी होती एकटीच्या भोवती की असं वाटते जाऊ दे आपण पटकन डोकं धुऊन घेऊन .
नाहीत काय आता तुमच्या घरी समजा खूप सदस्य आहेत ना. ते एकटीला म्हटलं म्हणजे
खूप मगज आहे आणि एक तर तेले आता सुचत ही नाही ना नेहमी करत नाहीत तर.
हा हा सुचत नाही तेल जास्त समजायला.
हा. आणि तेईले कामच नाही पडत ना जास्त करायचं आता आम्ही तिघी जणीचे ज स्वयंपाक वाटेलाय.
हां.
तशा करतात समजा मदात काय भांडी घासणे ये ते.
हाव ना हाव ना.
म्हणज स्वयंपाकाच्या ह्याच्यात काय काम नाही पडत तेई बराचं
नाई..
हम्म.
तुम्ही कशाची भाजी केली मग आज?
आज मुंगाची डाळ केली नीता नच केला स्वयंपाक.
हा काय?
हा हे पोरं शाळेत गेले सकाळी आलूची भाजी पोळ्या करून दिल्या.
हम्म हम्म.
तर मुगाची डाळ केली काय कवळ्याची भाजी केलि. एका भाजीन होतइ नई ना की इथं दोन तीन कराच लागतं.
हा हा.
कारण मग, पुरतही नईत ना एवढ्या भाज्या.
नई.
पोरहिले अलग करून द्या लागते, माणसं शेतात जातात त मग अलग करा, अजून दोन तीन भाज्या कराच लागतात. दररोजच्या.
हो. तस हायेच म्हणजे.
हम्म. सुक्या भाजीनं जेवणही नई होत, मग कोनाल पातळ पाहिजेे तर मंग वरण टाका.
हा. ते सगळ्याच्या आवडी निवडी वेगड्या वेगळ्या असतात ना.
हा आपल्याला सुक्क्यावर ते सुक्क्यावर तर माणसाया पाहि
हो हो तसच आहे ते.
शेतात कसं चांगलंच जेवण पाहिजे.
हो.
काम कराय लागतातत.
हा नई तर काय?
तर मंग त्याच्या साठी रोज वरण टाका. सुक्या भाज्या करा सुरूच ठेवा लागते रोजच.
हा. हा.
तुम्ही हॅपीनेस प्रोग्राम ले मध्ये नई येेऊन राहिल्या येत नई काय?
कुठं?
हॅपिनेस प्रोग्राम.
हा नई केलाच नई तो आम्ही जॉईनच नई त्याच्यात.
हा ना. आता होणार आहे म्हणतात शिबिर अजून.
हो काय?
हम्म. सत्संग असतातच त्याचे.
होत नई ना मग एवढं तीन, तीन तास या लागते. तिथं मग घरचे कामही राहतात. लेकरं मग परेशान करतात ना?
हाव ना लहान लहान पोर असलेपर्यंत तसं.
हम्म.
नई होत कुठंच.
नाही मग तर घरी सगळे परेशान करते मग, ते आपल्यालाच बोलतात पुन्हा आलं घरी आपण की.
हा घे सांबाळ याले.
हा तू तुम्ही जा म्हणतात हिंडायले आम्ही हाओत पायले. असं होते ना ते.
आता त्या त्याच्यात बी त्या पाटील कंपनीतल्या जास्त बाया हायेत.
हा ना?
द्यायचे कशे आता दोघं दोघं हायेत त्याच्यानं त्याचे काम पण होतात.
हम्म. हम्म.
आमच्याच इथं म्हणतात त्या शिबिरात हे यालेया. फॉलोपले या, यालेया आम्ही कधी जातो, कधी जात नई, आर आपला स्वयंपाक येथे पाहून जा लागते
तेच हाय ना मग.
रिकामपन असलं तर जा नई तर मग, म्हणतंई बई आमचं कई आज रिकामपन नई आम्ही काई येत नई.
हाव ना.
टाइम असला तर जा.
हम्. मंग ते आता संध्याकाळ संध्याकाळचेच असतात ना ते क्लास?
अ नाही शिबिर ते कधी दोन वाजतापासून तर पाच वाजे लोक असते.
हा मग तेव्हा आता समजा लेकरालाही पहाय लागते, घरचेही काम असतात काही.
हा नाही पाचच दिवस नंतर मग फॉलोअपसाठी समजा एकच दिवस जाया लागते.
हा. ओके.
पण म्हणजे आपल्याच शरीरासाठी चांगलं आहे ते.
हा ते तर आहेच पण मग होत नाही ना आपलं.
नाही बरोबर आहे नाही.
हम्म. मी म्हटलं होत त्यांनले तुमचा कॉल आला होता, म्हटलं करू काय मी तर ते म्हणत काही नाही करू लागतं. विराज घरी कावान ते म्हणत कोण पण त्याले.
मोठे झाल्या मोठे झाल्यावर करणच आहे.
हा.
जरा असे मोठे मोठे झाले की.
हम्म.
तुमच्या तसं त्या काकूनं करेल आहे ना.
हा ते आईनं केलेलं आहे पण ते घरी काही करत नाहीत वाटत.
त्या करत नाहीत की नाही तेच मग नेहमी करा लागते. ते नेहमी सतत करत राहिलं की नाही शरीर चांगलं राहते.
हम्म हम्म, रोज करत राह लागते ते. ते ना करायला पाहिजे. समजा आता त्याची तब्येतही खराब राहते तर मग तेवढ्यांना जरस चांगलं वाटते ना.
अ नेहमी आजारी राहतात ना, त्या कशा मन मोकळं कराच अस बाहेर जा हे जरा मनमोकळ करून राहिला कि नाही ते अजून फर
ते घरातल्या घरात राहिल्याना ते अजून वाटते आपल्याला.
अजून जास्त दुखनं वाढते.
हम्म. तस बी थोडं फिरायला लागते घरातयला लागत असं काही नाही.
मग काय नाही घर तर पहाच लागते पहिले प्राधान्य घरालाच द्या लागते.
नाही तर काय?
पण बाकीच हे पाहा लागते ना, हे मग आपल्या शरीराचं.
हो. हो.
हो अकरा मिनिट झाली ना आकरा पण, चल ठीक आहे अकरा मिनिट झाले मी लावतो.
हा हा ठीक आहे ठेवा, मग लक्षच नाही त्याच्यावर.
माझं आता ही गायत्री म्हणते ही अकरा मिनिटतून घेते.
हाव.